हा बोला बोला. काय म्हणतिये?
काही नाही बस म्हणजे साधू यात्राचेच कामं. .
मला आवाज खूप कमी येतोय ग.
हॅलो येतोय आता?
आवाज येतोय पण खूप कमी येतोय.
हो का?
हॅलो हा येतोय. पण मगच सारखा अस स्पष्ट नाही येत आहे. हां. अच्छा ठीक आहे ठीक आहे जाऊ दे. कॉल चालू आहे ना आपला.
हा हां ह ह.
हा हं हं ह ह ह ते महत्वाचं आहे आणि झालेलं झालेलं बोल अर्धवट बोलणं पुढे चालू आहे ह्याला महत्व आहे.
हॅलो.
हॅलो.
हा येतोय येतोय. हा हा हॅलो येतोय आवाज ना ताई?
हा मला येतोय आवाज. तुला येतोय?
हो येतोय येतोय.
हा मी तेच म्हंटलं आपला पा विषय अर्धा राहिलेला तो कण कि न्यू होतय हे महत्वाचं.
हो खरंय खरय हुं हुं हुं हुं.
आता आता अस असाच पदार्थ काही नवीन शिकला तर मला पण शेअर मला पण आवडेल परण बघायला ह ह्या. ए घ आमची आमची मुलं आता झालीयत मोठी आमच्या हा ढकलणारी मुलं संपली आता ए हे हे हे हे आ.
तोही प्रश्न असतो. डब्याला काहीतरी वेगळं बनवून द्या.
मग आता आम्ही दोघंच दोघं आम्ही दोघंच दोघं तुम्ही सांगितलेले पदार्थ
हा हां चालेल ना त्यानमित्ताने तुम्ही दोघं खाल मग. काय अ हुं तुम्ही काय खाणी खायचं मग मग तुम्ही कधी खाणार? या निमित्तानेच खाल हुं.
हा न्या तू ते मका मक्याचं दाणे हे फ्राय करतेस का ग कधी?
मक्याचे दाणे फ्राय नाही का त्याच आम्ही नाही का असं भेळे सारखं करून कधी कधी खातो अस उकडवतो आणि त्याच्यामध्ये चीज बटर थोडस काय ते मुलांना चाट मसाला वगैरे असं हा कांदा टोमॅटो
त्याला काय करायचं? माहिती आहे का? अं आपले अं डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ हे ना? अं ते असं अं मी स्मॅश कर म्हणजे ते थोडसं अर्धवट-अर्धवट.. काढून घ्यायचं, आपण मुगाची अं मुगाची भजी करताना कसं अर्धवट- अर्धवट.. काढतो ना? तसं थोडसं.. हम् ना असं अर्धवट अर्धवट काढून घ्यायचं. आणि त्याच्यात चांगलं असं डाळीचं पीठ थोडस म्हणजे अगदी आपण कांद्या ते बघ जिर कसं अगदी थोडसं पाणी लावतो ना तसं थोडस पाणी लावून त्याला आ आ हे करायचं. कात आम आपलं डाळीचं पीठ लावायच आणि ते असं छोटे रुपी भजी किंवा मग त्याच्यापेक्षा थोडस मोठ मन. पण बडा नाही असं छोटं-छोटं ते छोटे-छोटे अं काय म्हणतात गोलगप्पे केल्यासारखे क किंवा आप्याच्याहून थोडे छोटे गोट्यांसारखे
अच्छा हां, आलं लक्षात, आलं लक्षात हो छान लागेल ना कुरकुरीत?
फ्राय होतात खूप छान लागतात कुरकुरीत आणि मग, हां.
ते वगैरे नाही, आधीच असं थोडं मिक्सरमध्ये
हां, हां, हां, हां किंवा मग उकडवून पण उकडवून गेलं ना की लगदा होतो मग ते अर्धवट उकडवायला पाहिजे. पटे कढीचं असत ना ते उकडल्यावर पटापटा निघतं
बरोबर बरोबर.
हां, मग अर्धवट उकडवायचं म्हणजे अर्धवट उकडवायचं, अर्धवट ठेवायचं म्हणजे मग ते दाणे पण पटपट निघतात.
हां, मग ते आता असे ना विकतही मिळतात दाणे मग तसे आणले तरी चालू शकतात.
हां, हां चालतात चालतात चालतात आणि तो आणि ते अं कसं लगदा होतंच नाही त्याचं पीठ होतंच नाही.. त्याचं थोडसं-थोडसं असं भरड-भरडच होतो. अं त्याच्या हां त्याच्यात असं पीठ वगैरे मिक्स करून घेतलं ना की, खूप सुंदर होतात पदार्थ मग त्याचं छोटे-छोटे म्हणजे अगदी न त तवा परोठा म्हणतो ना आपण तवा टप्पा वगैरे तसे छोटे छोटे थाली म्हणजे एवढे हातात तळ हाताच्या एवढे थालीपीठं वगैरे पण छान लागतात आणि फ्राय करून वडे पण छान लागतात.
हो खरंच, थालीपिठं मस्त लागेल त्याचं असं तव्यामध्ये अस नुसतं फ्राय केलेलं ते पण छान लागते. अरे वा! बरं झालं, चांगली आयडीया आहे.
आणि मुलांना शेवटी छान हं खायला मिळतं नवीन
हठ
अं
ते तर पाहिजेच असतं त्यांना खरंच आहे. ते पण हे बरे म्हणजे नाश्त्याला वगैरे जरी केलं सकाळी घाईच्याच्यात तरी पटकन होण्यासारखी डिश आहे.
अगं अं आणि आपण साधी तांदळची पेच करतो की नाही?
हं.
तसं अं नाचणीच्या पिठाची डायरेक्ट पेच करायची.
ती कशी करायची?
आपण बाजरीच्या बा तू बाजरीच्या पिठाची वगैरे केली आहेस का कधी?
हो केलीय, केलीय हो.
मग तशीच नाचणीच्या पिठाची करायची आणि तुमच्या इथे तर नाचणी अव्हेलेबल होती छान पीठ पण नाही हां नाचणीच्या पीठाची पेज करायची. ती मुलं म्हणजे दिसतांना जरी दिसलं नाही ना तरी पितात खूप चांगलं आणि ते पौष्टिक असतं ना जास्त बाजरी याच्यापेक्षा सुद्धा ते हा नाचणीच नाचणीची पेज खूप छान लागते बघ आ आज फोन मुळे किती छान-छान पदार्थ
ते खरंच आहे ना, खरंच आहे ना मग काय? ते म्हणजे खिशी वगैरे करून खातो आपण पण असं पेच वगैरे मी अजून नागलीची कधी खाल्ली नाही.
सुंदर आणि इतके सुंदर होतात. आता आता असंच आता पुढच्या फोन फोनच्या वेळेस मी असाच तुला अजून वेगवेगळे पदार्थ सांग- आपली आपली खारी असते की नाही खारी?
खारी हा.
आं. आपली म्हणजे बाहेर- ची खारी मिळते. हा. हा. चहा खारी करतो ती खारी. हा. ते ती विकतची आणायची आणि ती काय? ते काय करायची? त्या आपण पाकातल्या पुऱ्या करतो की नाही?
हा.
ते आपण काय म्हणतो ग ते? घडीला घडी, घडीला घडी घालून पाक- पाकात हे करतात. चिरोटे. तस तसं लागत. पाकात म्हणजे जरा थोडा घट्ट. असा पाक करायचा आणि त्या त्या खारीत म्हणजे मिक्स करायचं. बुडवून काढायची म्हणजे, सरळ अशी खारी. आणि बाजूला ठेवून थोडस वाळवून ख खायची. सेम चिरोटे. म्हणजे चिरोट्यात आणि त्याच्यात काहीही फरक नाही.
अरे व्वा! हे बरय. चांगल आहे चिरोट्यांचं एवढं ते खूप- खेळाव लागत. ते साठा लावा आणि- हे करा. ते तसं कटकट असते. त्यापेक्षा हे बरय.
अ इतके दिवस फोन- केला ना? त्याचा हे झाला बघ. आता या निमित्ताने फोन- केला म्हणून पदार्थ-
कळलं तरी. खरच ये. खरंच ये ना. हे खरंच चांगली गोष्ट. म्हणजे नागलीच आणि खि शीपेक्षा हे बरय टेस्ट. गरम गरम प्यायलाही छान वाटत. मग त्याला फोडणी लसणाची वगैरे दिलेली- चालते का? साधे अस. फोडणी वगैरे द्यायची असते पेस्ट करायला नाही ना? काही नाही ना?
नाही. नाही. काही नाही. साधं आपलं पा पिठात पाणी घालायचं. थोडस मीठ घालायचं. च आणि- अ आवडत असेल त्याच्यात, तर मिरपूड घालायची.
अरे वा! हा.
हा. थोडीशी किंचित म्हणजे फार असं- गच्च गाळ बसेल असा नाही. थोडीशी- मिरपूड घालायची. आणि छान हा. आणि मिरपूड केव्हा घालायची? थोडसं उकळायला लागलं ना? की मग मिरपूड घालायची. आणि ते पातळ असं, आणि सारखं हलवावं लागतं बरं का? नाही तर ते खाली बुडाला चिकटत.
हम्म.
जळेल, जळेल. ते सारखं हलवत राहावं लागत. आणि जस घट्ट होईल- तसं पाणी घालायच. घट्ट होईल तसं पाणी घालायचं. ते थोडंसंच - पीठ खूप होत. हे बाजरी, बाजरीच आपण करतो ना पेज? तर त्या पद्धतीनेच करायचं. फक्त त्याच्यात मीठ आणि मीर पूड घातली की अजून छान लागत. चव लागते.
चांगलीए
बघ. अस अस आता वरचे वर फोन करत जा म्हणजे- मग चांगले चांगले पदार्थ खायला मिळतील. अजून रेसिपीज कळतील. आहे आणि आपल्याकडे आहे अजून चान्स.
ख आहे आपण करू शकतो दोघी एकमेकींना सांगू शकतो आणि
हो हो आणि आत्ता नाही अजून अजून एक महिन्यानी परत आलं की करताच येतं ना
परत करता येत खरं आहे खरं आहे
आणि आपल्याला निमित्तच पाहिजे असं नाही आपण असं सहज सुद्धा एकमेकीना मेसेज वर सांगू शकतो तुला काही कळलं जावीन तर मला सांगायचं मला काय कळलं तर तुला सांगायचं
नक्की नक्की सांगली नक्की तुम्ही पण मला सांगा मग आता कायच वळपात आहे
आता स्वतः मी सांगू का खरं खरं बोलू का मी एकदम खरं सांगते म्हणजे मी एकच वेळेस पक करते म्हणून मी सानंदर रिकव असते आता ममही छान देी अ सिरियल पाहात पाहात फोन करतेय
का मग काय हरकत आहे संध्याकाळचा एक वेळ जरा दिवंत पाहिजेच
नाही कार माझे कार्यक्रम असतात ना ग मग मग मला कस असत मग ती सवय लागली ना मग ते रोज दोन् वेळेस करायच दोन्ही वेळेस खायच आ मला त अ ् सवय ए पोळ्या करायच्या लागलं हो तर संध्याकाळी हालायचं नाहीतर आपली द्रौपदीची थाळी एकदा झाकली की त्या
हो
कोण पाहिजं नाही
नाही तरच चांगली गोष्ट आहे
खशा
संध्याकाळचा एक वेळ जरा मिळतो ना निवांत मग असं काहीतरी नुसतं बसून पण कधी कधी आवडतच क नुसतं बसावं काहीच करू नये नुसतं बसावं अस कधी तरी वाटतते मग काय हरतं ते व
नाही आपण पण पण याच्यासाठी सुद्धा मुलां पण आणि घरच्यांची पण साथ लागतेच बरं का म्हणजे त्यांना पण ती सवय झाल्यामुळे मग काही कुरकुर नसते आणि मुलांना पण तशीच सवय आता माझ्या मुली दोघीही मुलींना तशीच सवय की एक वेळ करायचं आणि दोन्ही वेळे खायचं कोोणाची काही कुरकुर नसते दोघी मस्त आणि दोघी आता आणि दोघी जॉब म्हण म्हणजे दोघी बाहेर असल्यामुळे त्या त्यांच त्यांच करज अस मुळे आईची शिकवण पुढे चालू ठेवतात त्या ज
चांगलं नाही मग काय उलट असं चांगलं आहे करेल म्हणजे घरच्यांना तेवढी स नाही नाही करणार म्हणजे नाही करणार म्हणजे ते चांगली गोष्ट अगदी लाभल्या तर मग कधीतरी काहीतरी
पण डजस्ट करून घेतात ना मग कधी कधी ब ते पण म्हणतात की नाही बाबा ठीक आहे आज तू बाहेरस ना मीच काहीतरी ट्राय करून बघतो ही पण सवय लागते म बघ बघ कॉनटॅक्ट म राहा म्हणजे तुला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करतील हा
ह
किती वेळ झाला बघ.
अरे बापरे दहा मिनट होऊनही गेले क कळलं पण नाही हा
चला ठीक आहे परत परत बोलू आपण असंच. हा बघ तुझे पण माझे इतके मिनिट पूर्ण केले. चल चल चल ठीक आहे ओके. म्हणजे हच्यासाठी तुम्ही मला